मी म्हणत होतो का माझे मित्र आहे ना तर ते स्ट्रेचिंग करून बरं होईल.
देईल ना करून.
होय मग त्याला बघाय लागणार आहे काय करतो काय नाही ते.
आं?
बघाय लागण काय करतो काय नाही, त्या दिवशी त्यानं मला चॅट मारली मी तुझी करून दिली नाही स्टेचिंग मग तो झोपून काम होईल तेवढं
नाही नाही आज करून द्यायला सांगतो मी कॉल करतो त्याला.
त्याचं ते चालू वाटतं त्याला फोन लावतो आणि बघतो. आणि सांगतो की तुझी स्ट्रेचिंग करून दे म्हणून.
ये बाबा काय माहिती करतो की नाही करतो आता
लवकर झाली असेल तुझी
हम्म बोलून झालं की मग स्ट्रेचिंग करायला लावतो मी त्याला कॉल करून सांगतो.
हो का?
तुझं बोलून झालं की मी सांगतो कॉल करतो. उद्या बोलता येईल का तुला?
उद्या बघायला जर जास्त तर आतने भरलं असल तर मग पण मग जास्त
कारण की मग आज माझ्या मोबाईलवरती ते माझं मोबाईल मंग बाकी ते जेवला का तू?
हां.
कंप्लेट करून टाकू आ. उद्या त्याचं कंप्लेंट करून टाकू.
हां.
मग नंतर उद्या बघू उद्या तुझ्या मोबाईलवरती करायला वाटलंस तर कॉल मग. आजच तुझ्यावरती माझ्यावरती
बर बर.
तेच मग करून घेऊ ते काय ती कंप्लीट करून घेऊ.
बघू आपण आज दोन्ही करून टाकू. कारण की मजबूती अंबुजा सीमेंट मजबूती से बना हैं भाई.
हां बरोबर आहे काही विषय नाही.
करून टाकायचे की मग, दोघांचे पण तिघांचे पण.
हा दोघा तिघांचे करुणा हा.
हो ना करून टाकू ना, काय लै
बाहेर चांगल वार आहे पण मगं.
तेच आता मी पण बाहेर चाल.
काय विषय नाही.
हॅलो.
पाऊस बंद झाला का.
हा पाऊस बंद झाला आता.
हम्म आता एकदम रिलेॅक्स वातावरण ये.
असं वाटतंय, ढग गोधडी टाकून झोपून जावं.
झोप मग तिथं गोधडे टाकून बोल ना, तिथं रेंज असल शंभर टक्के. बसून राय वाटलंस तर तिथं, पाठ टेकून रेंज गेली तर परत वांदे होतील. तुझ परत कॉट कट, कर कॉट कट करशील.
नाही आता काय तर
झाडलं होतं मी आज.
अरे एकदा झाडून घेतो डबल.
गॅलरीत नाही झाडलेलं. माझी इच्छा होती. आज दोघांनची कॉल करून घेतली असती मम्मी तुझ्या.
प फोन जर बंद केला तर फोन कॉल कटतली नाही ना.
नाही
हम तेच मगं. ते काय होतं, कधी मधी. कॉल कट होऊन जातो.
हम मोबाईल तो. नवीन घेतला नाही वाटतं. तू मोटरवालय त्यांच्यामुळे पैसे जास्त दिले असेल, त्यांच्यामुळे नाही घाटत.
हां.
तिथं बघतो तर, मी भरपूर कचरा वगैरे पडलेला होता आज.
हा झाडली नाही तो.
वल्ल‌ आसंल तो आलीकडे.
नाही
हम्म भले पोट चाललं ना.
हा.
हम्. इकडं वरती पण नाही म्हणलं.
वरती पण नाही काय.
अम हम.
हा ना.
पलीकडच्या. पलीकडच्या साईडला डोकं करायचं अन्, रूम मध्ये पाय करायचे म्हणजे. चेहऱ्याल लावाव लागलं तुझ्या.
हो यातच करतो मी.
फरंगीपूर्ण गेलेरी नाही झोपत वेगळं वाटण ते
हम्
गॅलेरी खूप मोठ्या असतात.
कॅलरी गण मोठी आहे दीड, दोन, दोन वाजत्यात.
भरपूर लोकं आहेत मग घरामध्ये. भाजी होती. कमीत कमी दोन, दोन, रुपयाला.
हम्म.
गॅलरीत दोन जण हं.
हम्
हम्म वरच्या रूम मधि अ बाजेवर दोन हम्. खाली किती? झोपल
खाली चार, दोन, तीन, जण झोपणं.
तीन मोकळे झाकळे झोपलं की चार मोकळे झोकळे.
तीन.
तीन मोकळे चाकळे झोपण का?
हो सामान बीना कुठं तरी-
तीन खाली आणि बाजीवर दोन.
मी.
हम.
काय?
बाजीवरती दोन आणि तीन खाली.
हा.
गॅलेरी दोन, तीन, दोन, पाच. आणि ते दोन, सात, सात जण वरती.
हा.
गच्छीवर किती? झोपाल
गच्ची वर गंज झोपून लागू शतके.
तरीपण एक अंदाज.
पाच, पन्नास.
बापरे! भरपूर मोठी गच्ची आहे वाटतं.
मग तूयाशी गच्ची आमची.
ह का आणि खाली खाली- बेड वर दोन आणि रूम मध्ये किती? टीव्हीच्या रूम मध्ये.
टीव्हीच्या रूम मध्ये भरपूर ताणच नाही.
हा.
सामान जर काढलं पुर्ण ना.
तर
खाली लय झोपण. रूम लय मोठी आहे आपली.
बेड वगैरे काढू मग.
हो. मधली रूम पण लय मोठी आहे.
हम्म
मधली रूम बि लय मोठी आहे.
स्वयंपाक रूम आमची आजी झोपती तिथं
हम्म
अरे स्वयंपाक रूम म्हणत होतो तिथं आमची आजी झोपती.
तिथं किती जण झोपता
गंज झोपा ताणच नाही रे हा
जाण झोपल किती मुललं झोपल की काळजी झोपते झोपू नाही कोणाला
आणखी झोपू देत नाही कोणाला.
आजी स्टिक हाय वाटतं
आजी लय डेंजर आहे आमची.
हम्म हम्म.
आजी डायरेक्ट मारण च घरात कोणालाच येऊ देत नाही आजी.
तुम्हाला कसं काय बरं वाटायलय
हा मला पण काळजी वाटायची काय बाबा.
हा का
हम्म.
अ उद्या बोर होणार आहे म परत तू.
हो टाइम काय झाला बग बरं.
टाइम आता शी दहा अठरा अजून बाकी आहे.
हो का.
हम्म.
मग काय अडलं झालं.
हम्म हम्म.
नाही रे अजून टाइम साडे दहा नाही झाले अजून.
हा.
बाकी अजून.
अकरा वाजेपर्यंत कंप्लीट बनले नाही ना आपलं.
हा अकरापर्यंत फायनल होईल.
माझं आणि तुझं.
हम्म बारा वाज
कस काय.
कारण की मम्मीचा फोन पण आहे ना आणि माझं पण म्हणजे पाच अण पाच दहा दहा म्हटल्यानंतर एक तास म्हणजे एक तास चाळीस मिनिटं. म्हणजे बारा वाजेपर्यंत माझं होइल. हम्म दोन वाजेपर्यंत तुझं.
हम्म. कारण की मोबाईल जादा घेऊन.
हे बघ तुझ पाच तुझे पाच कॉल्स आणि आणि मम्मीचे पाच कॉल्स दहा कॉल्स होत्यात.
दहा कॉल ये ना मग एका कॉल ला दहा मिनटं बरोबर.
हम्म.
तुला किती पाच पाच मिनटाचे करायचे आहे?
हम्म दहा दहा मिनिटाची.
हम्म. दहा दहा मिनिटाचे दहा मिनिटाचे म्हटल्यानंतर दहा मिनटाचे. हं?
पाच मिनिटाची केल्यावर होत्यात का?
हा होतात.
मग त्यात पेमेंट काय कमी जादा होत असेल मग.
पेमेंट कमी होतं ना मग. असं ऐकलो होतो मी पेमेंट कमी होतं.
हो काय?
भरपूर कमी होतं. तरी पण एक अंदाज भरपूर कमी होत रे.
कितीपर्यंत?